हा.
मग आणि काय मुलं कुठे गेली.
पोरात क बाहेर खेळायला मग.
पाऊसतेम काय.
पाऊसून काय म तिकडं आहे.
तिकडं आहे बघा. आताच फक्त आजच नाही फक्त आज आणि काल फक्त पडला नाही.
बर रोज असते.
रोज असते बघा हिथ झूप पारेल बाळावर
तिकडं काय नाहीच एकदा दोनदा काय पडला तेवढं.
हा हा.
काय म्ह इकड काय माहिती इकडचे लोक पाऊसच पडते ना.
पाऊस पडला जरा गारटलं खरं उकडतंय जास्त पाऊस पडल्यावर
होय पाऊस पडतातच तेवढ चांगला वाटतय ना. तर उकळतली.
हा इथं आमचं कसं घर का उलारू आहे व आणि मातीच भिंते त्यामुळे गार वाढते. इथं काय उकडत नाही एवढं.
माहेर ग.
हा माहेरी आता बांधायचंय नवीन हे जुन घर मातीचं आहे आणि वर तच्या भिंती पहिल्याच्या काळातल्या कसा आहे ते
ना पडे कसले के तस म्हणतेस.
पाटे हे जाम काय बरत. ते डाळीचं. हा मिरचीचे डाळीचं पीठ आणि आपलं गव्हाचं पीठ. डाईसपीठ वस्पीठ आणि हेज अं आपलं. शाळवाचं पीठ. आणि त्यात काय हम्म ताजी मिरची लसूण ती बारीक करून घातली होती मिक्सरला आणि मीठ, हळद आणि कोथिंबीर बघ. क घालुन केलंत. खरं प्रत्येकाच्या हाता ची चव वेगळीच असते ना?
होय होय. ते तर आहेच सोड किती पण आपण म्हट म्हंटलो ना मी पण करते मी पण करते खरं ते दुसऱ्याच्या हातचं पण जर चव लाग
लागते हां तसंच झालं काकीला तेच म्हणलं अम्म मी केलेलं असं होतंच नाही म्हणलं. तर काकी म्हणाली तुझ्या पुढच मी केलंय काय मी काय वेगळं घातलंय का? हां मग गरम गरम खा म्हणलीत. तर ते पिल्ल्याला जरा चारत तेच खाल्लो. मग आवरलं आपलं. तरी पण अजून फरशी जरा पुसायची हाय ती स्वयंपाक केलेलं तिथं काल जरा दूध सांडलंय नाय मांजरानं. ते मांजर एक आहे आमच्यात ते दुध सांडतंय पावशर दूध होतं तेच पूर्ण सांडून केलय.
पिले पण नाही सांडून गय सगळं
मग ते रात्री जरा पुसून काढले तरी पण ते डाग जात नाहीत नाही दुधाच जरा निरमा टाकून घासायचं म्हणतोय बाकी सगळं आवरलय.
हां हां. आणि काका?
काका हायत कि आत्ताच गेलीत
रानात जात्यात काय?
हम्म रान नाही रान आता दुसऱ्यांना कराय दिलय.
बर.
कामावर नाही आता घरी असेत्यात मध्ये जरा ते गाडी स्लिप होऊन पडल्यात नाई अ आपलं भोगी होत ना त्यावेळी संक्रांतीच्या वेळी मग ते जरा ऑपरेशन झालं. पूर्ण असं घोट्यातच हे झालत पूर्ण असं घोट्यातच हे झालतं तर.
बस. बरंच का मता.
होय बरंच.
हा हा हा.
आगाई आपल्या इथल्या घराचा आणायचा पाहिजे होता. कुठ गेला? तिकडचा दिला. फ्लॅट वचा फ्लॅट क ल. प्लॅट वरचा दिलाय त हा. क. हेव ठेव अस दे लागतोय घेऊन जास्त संघ की नाव त्याेतली हॅलो. हॅलो. हा ते भैयाच जरा पेन्शन साठी हे करायचंय नाय. हॅलो. भैयाला पेन्शन आहे नई आमच्या. ते उत्पन्नाच दाखला. दाखला काढायच त्यासाठी ते जरा अपंग मध्ये येतय ना त्याच मेंदूला रक्त. पोचत नव्हत आदी. म्हणजे आता व्यवस्थित आहे तरी पण. मेंदूला रक्त पोचत नव्हतं तो लहान असताना त्याला फिट येत होत्या.
बर.
अ मग आता हाय व्यवस्थित. खरं तेज आम्ही तेज तवा सर्थीपेटिक तर. तेन काढून घेतल ना तिथे पेन्सिल चालू आहे.
बर किती रुपये मिळत्या.
हम् अडीच हजार हाय कि. प्रसज द अडीच हजार हाय. आता आहे बर गेलाय कामाला तो सेट्रिंगला जातोय.
हा, हा, हा.
काल होता घरात. आज गेलाय. एक दोन तीन दिवस आता उद्या शनिवार रविवार जाऊन सोमवार आणि राहायला लागतय.
कस काढयचं असते ते सर्टिफिकेट.
अ ते सांगली सिव्हीलला काढायला लागतय काय तर. आपली दवाखान्याची कागद तेन देऊन, प्रोसेस लई लांब आहे त्याला. आमच्या आईनं सगळं त्यावेळी केलं. आमच मम्मी पप्पा वारल्यावर.
केलेलीत हो
केलय आणि त्यांना कस आहे हे एसटी पास आहे ना वन फोर्थ म्हणजे एक रुपयातला फक्त त्यांना पंचवीस पैसे भरायचं. रेल्वे पास फ्री आहे त्यांना.
बर कुठे जाईल तिकड.
कुठं जाईल म्हणजे फक्त महाराष्ट्रात कर्नाटकात कर्नाटकात चालत नाही. फक्त आपल्या राज्यात.
बर
भरपूर आहे तो खरं कुठे जातच नाही ना.
हा हा हा हा
त्याच्यासोबत एक व्यक्ती लागते. अजून कुठं आम्ही असं गेलोच नाही ल आम्ही असं गाडी तेन केली. त्याला घेऊन सोबतच जातोय सगळीकड.
होय का
आता काय वय आहे त्याच.
हम्म आता वय तरी माझ्यापेक्षा दोन वर्षीनी मोठा म्हणजे पंचवीस वय आहे की.
तुझ्यापेक्षा मोठा आहे व्हय. मला वाटलं काय तुझ्यापेक्षा लहान आहे.
नाही नाही मो चिडका लयी आहे फक्त एवढंच राग सहन होत नाही. राग लगी येतोय.
ब्लाऊज शिवाला आलेला. निम्मा शिवला.
हा
म शिवायचं राहिलय. सगळं झाले बघ गोट लावायच राहिले.
पार्टीवेअर साडी घेतल्यावर कसं शिवावं त्यावरच ब्लाऊज.
तुला कसं आवडत तसं बघ की.
हम्म हम्म मला कस फॅशनच आवडतच नाहीत.
का आवडत नाही.
फॅशनच आता ते आलं नाही का असं फुग्याचं तेन
हा ते आवडत नाही
नाही आवडत.
हम्म मला पण नाही आवडलंच. ते मधी दिवाळीच्या टाईमाला साडी आलेली ब नवीन
अ ते असं हां हां हां हां.
त्याज्यावरच डिझाईन आलेलं बघ नवीन वायरल झालेलं
हां हां.
डबल वाइज वणजे वरनं फुगा असतं आणि आतनं आपली साधी बाई अस
अच्छा हां हां.
जेवल्यालीस?
नाही जेवलो.
मी पण नाही बाई साडी घेतलो तसलीच आणि नॉर्मल. साडी म्हणजे त्यावेळेला भाऊबीजला घेत लेला शुभम भावानं माझ्या पण त्याच्यावरच ब्लाऊज तसा काय शिवला नाही.
हां हां.
साधाच शिवून घेतलेलो.
हां हां हां मी काय तेहतीस साडी असं लईच हे आहे नई, झिरझिर आहे.
झिर-झिरे नाही सोड.
हा.
ते असं सुत नेसता येईना झालाय ग.
हा निसरते त्यामुळे ती घेतली नाही आम्ही काय आणि न तर ती. हा हजार बुट्टी आलती ते पण. काय घेतलो नाही.
अशा किती तर साड्या रोज नवीन येत्यात.
येत्यात.
इन्स्टाला व्हायरल होत्यात.
साध्या-साध्या घेतल्या होत्या पाचशे ला दोन असं. घरी नेसायला मग तेज फक्त. तसं नऊ-साडेनऊ इंच भाई ठेवून लांबड शिवलंय ते.
लांबभाईच.
हा लांबभाईचं शेवले म्हणजे कोपऱ्यापर्यंत भाई आहे त्याची.
हा.
हम्म छान दिसते हा. छान दिसते. सगळे जण म्हणाले ते छान दिसते आपल्या आपल्याला कसं वाटते खरं बाहेर म्हणजे दुसऱ्यांना बघतानाछ छान वाटते ते.
हा नाही. मी मी पण दोन तीन शिवून ठेवलोय. पण तेव्हा. सवय नाही. त्याच्यामुळे काय होते जरा वेगळं वेगळंच वाटते. शिवून ठेवले नुसतं दोन कोण घालायच झा ह
हा हा छान वाटते. आता पण जाऊया म्हणायल्या काकी.
हा.
अ साड्या आल्या तर तिथं आमच्या.
हा हा.
सव्हा दोन तीन साड्या नेतोय मित्र इकडे आल्यावर आता परवाच नेल्यात तीन साड्या नेल्या. तिथे आल्यावर पंधरा दिवसाच्या माग.
तू साडेच बाप्. करतस का? हॅलो!
हां बोलाकी.
साडीच वापरतेस घरात?
घरात नाही, घरात गाऊन ड्रेस. फक्त बाहेर. साडी. आमच्या आता मिस्टर आधी बाहेर ड्रेस घालून तर दिसतात आता काहीच नाही साडीच नेसत म्हणतात काय झाले.
का?
तसच करायला.
मग ट्रेस पुढे घरच घालायचा?
नाही घरात पण साडण्या असच म्हणते, तरी पण मी जाऊन घालतो. साडीतू व्हायला पाहिजे कि काम हा. साडी. डी घालायची म्हणत्यात. व्हायला पाहिजे क आवरत नाही ना. कसं करतोय गाऊं घालतो. आणि श साडी नसू शा रा आणि गा गाऊन घालतोय असं करतोय.
चालतेय असं पण सवय ठेवायच्या. बाहेर जातांना घातल्याला बरं पडते का.
हा.
गाडी वर बसायला म्हण
होय. ला आमच्या इथून गावला असलं की घाल म्हणते इतकि खरं आमच्या इथे लोकलला जायचं असलं की नाही साडी
का.
मित्र परिवार असतोय माणसं काय कशी आता दुनीया बदललीया.
बाहेरच्या लोकांच्या दोंडार हात लावा येते.
तेच की.
आणि खरं म्हण तसं कायच नसते फक्त आपल्याला राहतोय कुठं ते महत्वाचं असतय. गावात राहिल की तसचं राहायला लागतंय ते शहरात राहिल कि तसचं राहिला ते ज्या त्या तिथल्या तिथल्या पद्धतीनुसार असं असत चा हा.